म्हणजे कस करावं लागते ते सबमिट करा सबमिट.
हा.
ह. पण आता केवढा स्पीकर पण आता केवढा स्पीकर झाला त्याचा मोठा मोबाईलचा
हो मोठा झाला.
हो. आता दादा खाली ठेवलाता कना लावला आता कष्ट कष्ट आवाज वला आता हो स्पष्ट येऊन राहिला ना आता आवाज.
रेज खूप
रेंज खूप आहे ना आता फोर जीबी. फाईव्ह जी आहे आता चालते आमच्याकडे नेट, आमच्याकडे जास्त नेट चालते ना ओ. हाव काय? म्हणून आता फोन कटत नाही. मला मोबाईल फोन आमच्या इथ चालते ना म्हणून कटात नाही आमचा फोन
हाव काय?
आपल्या आरतीच्या घरी आरतीच्या घरी चालते बरं पण आरतीचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे म्हणून आहे तं इथे करून द्या वाय-फाय.
हम्म. हौ न.
हाव ना. झाले घालूस भांडी घासन आता एकच रायला.
हाव का?
हव काय? हम्म. आ? झोपला म्हटलं तर आता. बाय झोपलाय का आता लगेच पाय ओ. हा. साडेचार वाजतापासून जागी आहे ना, हो.
हम्म.
हा आज गप्पा घरात आहे, लेकरु ऊठत नाही लवकर. ह ओ ते नऊ वाजता आ नऊ वाजताच झोपली कोून ना, मी काय नऊ वाजता फोन लावला तर लावयचे तिले? तर म्हणे, मी आता झोपून राहिली म्हणे. अ कोणा सांग काय म्हणे पाचच काय पाच मिनिटटन करा म्हणे, मग मले म्हणे. हो. मी म्हटलं ये लवकर. हाव काय? लवकरच झोपते ते, हो. ते काय म्हणतेत? हा. मालक आहेत का तुमचं? मग म्हणजे बर हा. बर ते किती किती झाले तू हे सांग मले आता. मले बी सांग हा. पण कार्या दिसत नाही ना फोनचा ते काही उभरलं नाही लो खाजवून राहिला‌ना ते, त्याले त पावडर लाव तुं घामाच ते पॉंड्स पावडर हिरवंवालं.
काय झालं?
काही नाही त्याला तिथं नाही का अशा छातीला नाही का, अशा फुनश्या फुंनश्या आल्यासारखं झाला लाल लाल. कॉड लाव की तू हम्म, कॉड लावलं तर सुखी होऊन जाते मी.
हां.
कामाच्या असतील त्या.
हम्म घामाच्यानच झालं ते.
हम्म.
हम्म.
हं मग तेच तर हाय म्हणून म्हणून आपल्या जवळच्या जवळच्या लावायला लागते दूरच्या काही भांग फेकाय लागतात पटकन
हम्म.
ते लोकांचे नखरे हे असेच चालतात लोकं कायचे नखरे मंग हो ना नखरी चालतात ना मग मी काय सांगू हाय की बरं हा मग कायच सांगा बोलल्याने काय हे होऊ राहिलं का. पण बायाचं तेच राहून जाय आता काय गरज नाय आमाला कोनाची. म्हनून ते म्हनून ते मग लावाव नाई वाटत आपल्याला ते फार चांगलं. तेच ना ते येईल लावला का ब? कोणले? आपल्या इंगडे, इंगडे.
प्रमिला इंगळे नाही.
नाही. नाई मग ते त्याचे झालेलेच कॉल पण, त्या उचललं पाहिजे हेच काय मग मेन म्हणजे मग तेच ना आता आता मला पाचच कॉल राहिली.
नाही लागते, माझ्यावर तूज्या ह्याजातून म्हणजे एखादा कॉल दुसऱ्या लावला की मग लागते मग माझ्याच्यावरून. ह काय. हा. लागते लागते हा
ती बाई
ती बाई झोपली काय ग माहित म्हटलं नाय व दहा वाजून गेले ना तर झोपल्या असल चांगली. ते झाले की झाले आणि नाही तर उद्या. हे जे झाले कि झिरूवाले तिया कॉल साठी हा कॉल समाप्त झालेला हाय तसच होते. एखांद्या ला दुसरा कॉलला. म्हणजे आपला कॉल त्या तिला लागतंय या हो ना. जाऊ द्या उद्या लावीन मी उद्या. चार तुझे लावलेत हो ह.
हो होते ना.
हंम्म.
म्ही आता उद्या का नाय, काय त्या सीमा खांडेकर ला लावा.
हम्म.
दुपारच्या दुपारच्या टायमातला काम म्हणजे, तेच गटाचं काम चालू असतंय.
हांव गटात हाय, का ती बाई. सीआरपी हाय काय.
हंम्म.
हो का.
हो काय. म्हणून लावत नाही आपण, काय फेकलो म्हणून कपाण्यातत नाही काय माहिती.
आ..
आ.. ह पाण्यात काय फेकल काय म्हटल, कैच पाण्यात. खरकटं पाणी फेकून ऐकलं नवं, म्हणून म्हटली काय काय फेकलं मी म्हटलं काय नाही. चमचा गेमचा गेला असेल. नाही तर पाण्याच असं पाण्यात काय होतं, काय माहित लक्ष नाही मला जावूदे उद्या पण. काय हात पाय दिसत नाही त्या घरात.
हां..
नखात घुसकी, तोंडात घुसू करतात ते. हे कुटारा आहे ना, खत आहे इकडून. हम्म.. जा गेची कोण गाय येईना अजून. कुटर त्यांच न खत जण म हम.. त्या शेंगितलं कुठ, किटकुल झाले त सारे. हो न वास ते कीटकूल होते, हागु ण ठेतात टिप के टिपके. हा.. हम्म.. तेच खडू गडू पावडर बिवडर आणतोय, मी आता आणतोच ना आता आज. चाळीस रुपयांचं पाकीट होतं ती हां.. आणलं की ओ. जरा जरा टाकून दिलं बापा इकडे आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, ना तर चला काही नाही मग मरतात ते. ते पावडर टाकून दिलं, की नाही तर लैय त्रास होतो. इतके जनतात ते म्हशी ते, की विचारतस निरा नको नक जस काही. पदऱ्या मुंग्या असत्यात कणी त्या बारक्या.
हां..
बस तशाच जणतात ते, बारीक बारीक ते अरे रे. हा ओळखायला येत नाहीत ते ब बारीक फक्त पिवळे पिवळे तोंड दिसतात, म्हणून हे गड्या किटकुलाच आहे. का हम्म क तरसा झा होना हो लयच कीटकले झालेय ना, आता उद्या आणि ते पाकिट. वैष्णवीचे घरी हो कुठ हो. बारीक होणं. अ
कुटी मोठी टाकत हे, गॅट राहते तर मग होतात ते जास्त. मी आता एक काम करतो एक हो.. अश्विनी च्या, अश्विनीच्या हेच्यावर लागते बरं. म्ह जाऊ मी लागत गावतच नाही खु माहिन्यात. हो ना, मी कॉलच नाही लावत आज कोणाले. नको लावू राहू दे. अश्विनी अश्विनी ते लागते बरं, पण अश्विनी चाले का माझ्यातून नंबरच लागतं. ते‌ बिचारे सांग, काय कराव.
काय केलं काय, माहिती तीन बिचारीन. हौ काय हो न मा ना लागत नाही काय? अ साध जरी कॉल लागला, साध कॉल लागला म्हटलं तरी लागत नाही तिने. काय काय हो. त्या महिन्यात शेती होईला. काय नाहीत नाही चिन लाव लाग तिकणती लागते माय त्यातून जायला त लागतच नाही आणि आता चार पाच दिवस झाले बॅलेन्स बोलत नाही का? नाही त्याच्या मोबाईलात.
हां.
हां हम्म हाच प्रॉब्लेम आहे मग चार-पाच दिवस झाले ना?
दोन तीन दिवस
तीन दिवस ये अहो त्यादिवशी आली तिथं म्हणते मले उद्यापासून संबंध संपते म्हणे हा हाव का?
नाहीतर काय तर.
चाले एकवीस झाले हाय ना कॉल?
हा.
हो का?
हो ना हे लवू रालीत र मगाशी पण ते ते म्हणे की मी झोपून राहिली म आ वाज टुकटुकच करू राहिला परवडत नाही आता हम बोलू नको हे कोणाला कळाल कार्यक्रम कुठचा हां. त्यावेळेस मी हो काय आमच्या स आणि त्याच्या चार पा हो. हो काय ह मग अश्विन ताईने वाढून दिला आणि
हां.
हा असं होतं ते म्हणूनतो मला वाटलंच हाव काय? हां म्हणून म्हटलं आईला मंग लावेन ह ना बरं मी हा कॉल कट करतो दुसऱ्या लावतो का
हा लाव लाव.
लाव लाव हम.